हॅलो झालं का जेवण?
होय बाकी हे करायचंच आहे. तुझं झालं का?
नाही
तू वजन कमी करत होती, झाली का तुझं वजन कमी?
हो मी असं वेळेवर पाहिजे असं माझं लग्न होतं मग कसं मध्ये गॅप गेला, नाहीतर वजन भरपूर कमी झालं.
हो का वजन कमी करायचं असेल तर काय काय करायचं.
सकाळी रोज सकाळी व्यायाम केला. पाहिजे वजन कमी करण्यासाठी
किती वेळ केला. पाहिजे मला व्यायाम
एक तास वायम केला. पाहिजे वर्कआउट झुंबा वेगैरे वेगैरे काही पण झुंबा केला पाहिजे. डान्स असतो. अजून झुंबामध्ये
हे झालं व्यायामासाठी नंतर आपल्या आहरात काय बदल केला पाहिजे.
आपण आहारात, ये थांब दीपक मामा ताई नंतर
माग जाऊन बोल
हा?
कट नाही करत आहे ना? थांब
हम् आपण अ तेल कट पदार्थ तेलकट पदार्थ टा टाळले पहिले.
हम्म हम्म
आणि सकाळी वर्कआउट
पाहिजे
सकाळी वर्क आउट केलं पाहिजे तेलकट पदार्थ टाळायचे आणि सकाळचं जेवण सकाळी फ गरम पाणी प्यायचं
हम्म
एनर्जी ड्रिंक घ्यायचं व्यायाम करायला, म्हणजे आपल्या शरीराला कसं थकवा नाही जाणवत एनर्जी ड्रिंक घेऊन व्यायाम करायचा. मग दुपारी बारा वाजता जेवण करायचं त्यामध्ये काकडी, गाजर
ह
अ टोमॅटो, हे भरपूर फळ आले पाहिजे. नंतर संध्याकाळी थोडस जेवण टाळायचं. हलकं जेवण करायचं. संध्याकाळी मुगाच्या डाळीची खि चडी आणि जेवण केल्या केल्या झोपायचं नाही लगेच
हां हां हां
व्यायाम करायचा थोडासा मग झोपायचं आणि संध्याकाळचं जेवण सातच्या आधीच केलं पाहिजे
हां
खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सातच्या आधीच जेवण केलं पाहिजे संध्याकाळी आणि ते पण हलकंस अन दुपारी पोटभर जेवण करायचं
हम्म
त्यामध्ये फळ खायची दिवसभर फुटाणे असं हलकं अन्न खायचं.
हम्म हम्म अजून
बाकी काकडी, गाजर हेच खातरायचं जास्त तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर आणि जेवण एकच टाइम करायचं.
हा हा सपोज आणि त्याच्यासाठी काही सप्लिमेंट घ्यायची का?
हो, सप्लिमेंट आता, मी तर घेतली होती.
तरी ते घेतल्यानंतर, किती दिवसात आपलं वजन कमी होतं?
तिथेच आहे तुमच्या याच्या जवळ कॉटवर ते तीन महिन्यात मॅडम तीन महिने लागता. तुम्ही कसं कराल त्यावरती आपल्यावरती डिपेंड असतं. आपण जर कंटाळा केला तर मंग नही होणार आपण ठरवलं तर आता वजन कमी करायचंच हे तर मग होऊ शकत दुपारची झोप टाळायची. दुपारी झोपलं नही पाहिजे वजन वाढून जात. जेव्हा वाढवायच असेल तेव्हा झोपायचं मग कमी करायचं असेल तर मग नही झोप काढाय ची दुपारी
जी बाहेरून जी सप्लिमेंट घेतो त्यात काय काय असतं काय काय भेटतं आपल्याला
त्यात प्रोटीन भेटत कॅलशियम, बिटवेल विटॅमिन सी, विटॅमिन डी आपल्या शरीरासाठी जे विटॅमिन प्रत्येक विटॅमिन असत त्यात हूं त्यात फॉर्मुला वन फॉर्मुला टू प्रोटीन
खरंच रिझल्ट आहे का?
हो रिझल्ट आहे त्याचा मॅडम मी केलंय स्वता
जर मला वजन कमी करायचं असले तर तुम्ही पूर्ण बॉडी वगैरे पण चेकअप करता का?
हो बॉडी वगैरे चेपक चेकअप होते आमच्याकडे त्यात सर्व होतं. आपल्या बॉडीमध्ये चरबीचं प्रमाण किती हे? हे सर्व समत त्यात वजन किती कमी केलं पाहिजे वयानुसार, उंचीनुसार जर आपलं वजन साठ असेल तर आपल्याला चार किलो चार किंवा पाच उंचीनुसार
जर आपण वजन कमी करायचं ठरवलं तर ती बॉडी चेकअप किती दिवसात करतात तीन महिन्यामध्ये किती दिवसानंतर करतात?
तीन महिन्या मध्ये आता माझं तर एकदा केलं होतं पंधरा दिवसा तुन करत राहता पंधरा एक महिना
ते सगळे आपले महाराष्ट्रातलेच आहे का?
हो सगळे आपले महाराष्ट्रातलेच आहेत सगळे लोक
तुमच्या सोबत जे आहे, त्यांचे पण तुम्हाला काही अनुभव आहे का ते शेअर करा.
हो भरपूर अनुभव आहेत एका माणसाच किलोन वजन एकशे वीस किलो होतं. त्यांनी आता साठपर्यंत आणलं आता चाळीस झालं.
डायरेक्ट एकशे वीस वरून चाळीस?
हो!
अच्छा!
चाळीस झालं म्हणजे ते जेव्हा अ सकाळी व्यायाम करायचे, बायको त्याच्या अंगावर तर तो बायकोच्या पोरांच्या ते आम्हाला हसू, हसू सांगायचे, आम्ही खूप हसलो होतो पूर्ण. टीम होती, टीम मध्ये सगळे हसले होते, आम्हाला खोटं वाटत होत. त्यांचा पहिला फोटो बघितला, आफ्टर बिफोर. असं त्यांनी सर्व दाखवलं मग तेव्हा आम्हाला खरं पटलं न आता तो माणूस इतका व्यवस्थित हे. कंटाळा नाही येत, झोप नाही येत, नाहीतर नुसता बसायचा कामा चा कंटाळा यायचा.
म्हणजे खरच, खरच बदल होऊ शकतो व्यायाम केल्यानंत
हो.
म्हणजे पूर्ण शंभर टक्के रिझल्ट आपल्याना भेटू शकतो ना
हो.
हम्
आणि आपण तरुण दिसतो व्यायाम केल्यावरती
हो
आपली स्किन ग्लो करते. कंटाळा येत नाही फ्रेश राहतो आपण
हो का
हो आणि आताच्या युगात व्यायाम हा केलाच पाहिजे शरीर जर तुमला खरच शरीर टिकवायचेअसेल कोण आजार असेल तर व्यायाम केलाच पाहिजे म्हणजे भरपूर लोकांच्या अं रक्ताच्या गाठी बनल्या होत्या त्या व्यायाम केल्याने गेल्या थायरॉइड गोळी बंद झाली काही लोकांची
हा हा
काही ना मणक्याचा त्रास होता तो बंद झाला वर्कआउट मु
म्हणजे भरपूर बदल झालेले तुमच्या जवळपास पण
हो
तुम्हाला हे कोणी सांगितलं कोणी माहिती दिली याबद्दल
हो ग आमच्या गावात काही लोक करत होते मग मी अनुभव घेतला मग मी तीन चार दिवस केलं मग मला थोडस हलकंसं वाटायला लागलं अनुभव येत येत गेला, एक महिन्यात खूप अनुभव आला. मग नंतर मी म्हटलं मी आता हेमानावरच घेईल करालच
त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला असं वाटलंत का नाही खरंच बरोबर असू शकतो व्यायाम केल्याने आपल्या शरीरात तेवढा बदल होऊ शकतो. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला होता का?
पण माझं वजन वाढलं होतं मग मी म्हटलं जे व्हायचं ते होईल मग मी व्यायाम करायला सुरुवात केली मग मला बदल जाणवत गेला शरीर हलके कसं वाटायला लागलं नाहीतर नुसती झोप यायची कंटाळा यायचा का नको नको वाटायच मी जेव्हा व्यायाम करायला सुरुवात केली तेव्हापासून मला हलकं वाटायला लागलं. दिवसभर कोणत्याही कामाचा कंटाळा येत नाही.
दु उठऽ हो का,, अजून काय बदल जाणवले तुमच्या शरीरात?
माझ्या श शरीरात भरपूर आताऽऽ यायची, नुस्त कंडाळा यायचा,,
हां,
ह
चेहरा कसा दिसायला लागला,,? चेहरा वगैरे बॉडी कशी दिसायला लागली?
ह
हॅलो,
हम ह. तुम्ही पूर्ण कंटिन्युटी ठेवली होती का?
थोडस गॅप पडलेलाऽ नाही मीून तर पूणऽ